हलार
हा नमस्कार बोला.
अहो ते कोकण पर्यटनाबद्दल जरा माहिती घ्यायची होती त्यामुंळ फोन केलता तुम्हाला. हम. हा म्हणजे हा कोकण काय झालय. कोकणामध्ये जवळजवळ समुद्र किराणा नाही म्हटलं तर जवळजवळ काहीतरी एक सातशे वीस किलोमीटर च व व लांबीच हाय वाटत. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकड ऐतिहासिक अ ज किल्ले आहेत तिकड निसर्गरम्य हिरवाई आहे भारतात कोकणचं नाव जगप्रसिद्ध पर्यटन म्हणून फेमस हाय. आता त्यामध्ये कस झालंय माहितीय का.
हा.
तेव्हा अलिबाग म येत. ते त्यामध्ये परत त्यामध्ये तिकड मुरगुड झंजिरा किल्ला आहे. परत गणपतीपोळे बीच आहे तिथं..
हा हा हा म्हणजे ते पूर्ण कोकण किनारच लागतेय काय.
हा अ कोकण किनारा लागतोय. आता त्यात काय झालंय माहितीये का समुद्र अ व तिथं ब ज्या समुद्र बीच वगैरे आहेत. त्यामुळे आता ग तिथं प्रमुख किराणपट्टीला मंदिर म्हटलं तर गणपत पोळ्याच आहे गणपत पुळे रत्नागिरीमध्ये आता ते कसं आहे. तर स्वयंभू श्री गणेशाची मूर्ती आ तिथ हाय.
गणेशाची मूर्ती आहे काय हा मग ते समुद्राजवळच आहे का कुठं लांब आहे.
नाही समुद्रापासून मंदिर तिथं जवळच हाय लाग लागून आ आणी त्यात काय झालय तिथं धर्मिक पर्य टन स्थळ म्हणून ते प्रसिद्ध हाय त्यात संकष्टी ला छ चतुर्थीला वगैरे भक्तांची गर्दी असत्या. आणि प्रसादही असतोय तिथं बीच मोठा आहे भरती ओटी च्यावेळी तिथं जरा थोडस अ पाण्याच फ्लोप फार असतो तिथं त्या भागामध्ये आणि तिथून जरा पुढ गेले जरा थोडंसं कि सिंधुदुर्ग वगैर असं तर कोकणपट्टीच्या बीचमध्येच असते तारकिर्ली वगैरे आहे.
हा हा हा हा.
पाणी एकदम त्या तारकर्ली बीच बीच वर एकदम स्वच्छ हाय आणि कस होतंय. स्कुबा ड्रायविंग आणि तुमचं अ डॉल्फिन साठी बी डॉल्फिन बी दिसते. त काय काय वेळी तिथं. म्हणजे आ आधीमधी असं का म्हणजे नेहमी प्रमाण समुद्रात कसं डॉल्फिन असत्यत तसं नाही. पण हा कधी तर आपलं एक क्वचित हा क्वचित क्वचित ती बी चुकून एखाद्या अ पर्यटनं ला आलेल्या एखाद्या पर्यटकाला ते दिसत. हा दिसतं मग ते व्हिडिओ वगैरे असतात तिकड त्यानंतर पड
आपलं हे करताय डॉल्फिन पॉईंट म्हणून असं का?
नाही पॉइंट आहे खरं काय त्यावेळी असू शकत नसू दिसू शकते असं बी आहे ना समुद्रामध्ये आत तिथं डॉल्फिन पण दाखवतेत आत हाय इथ ते समुद्रामध्ये ते एरियामध्ये.
म्हणजे हा हा हां ते येईलच वर येईलच वर असं काय त्याची शाश्वती
हा जरास आत समजा तीथं मोठ्या प्रमाणात खाद्य वगैरे टाकलं तर काही काही का वेळी दिस दिसतात ते नाही अस नाही पण अस फार कमी प्रमाणात आहे अ दिसन स्कुबा ड्रायव्हिंग वगैरे जोरात आहे तिथं म्हणजे तिथं समुद्राच्या तळापर्यंत जाऊ शकत.
खरं खरं खरं म्हणजे भारी म्हणजे ती बघण्यासारखंच आहे मग म्हणा.
होय होय आणि आता रायगड रायगडच्या तिथं गेले तर रायगड किल्ल्यापासून आपल्या मुंबईला परत पुण्याला परत जवळ लोणावळा वैगेरे ची लोक विकेंड ला म्हणजे शनिवार रविवारच्या सुट्टीसाठी अलिबागला तिथं बऱ्यापैकी अ समुद्रकिनाऱ्यावर येतेती लोकं.
हम्म
आता कसं झालंय तिथं बऱ्यापैकी फार्महाऊसेस आहेत. रायगड या भागात आणि नैसर्गिक सामाद साधनसामग्री असली त्यामुळ तिथं लोकांचं कसं आहे हां जवळ पडतंय मुंबईपासून म्हणजे हा त्यामुळ कसं कि बाबा एक दिव एक दिवसाची सुट्टी तिथं
तेच मुंबईच्या बीचवर काय तुम्हाला ते आंघोळ करत ता येत नाही त्यामुळे ते अलिबागच्या बीच ला जात असतील तिथं.
हा जात जातात जात्यात लोक तिथं स्वच्छ वातावरण आहे ना. आणि पुण्यावर न येणाऱ्या बी लोकांचा ओघ जास्ती हाय जवळ आहे ना तिथंन.
जवळ तिथून पुण्यापासून पण आहे काय हा हां हां.
तर कसं आहे नागाव म्हणून एक तिथं हे आहे.
हम्म
गाव आहे एक छोटं.
हम्म
अ वारसोली म्हणून एक गाव आहे तिथे तिथे जरा समुद्र किनाऱ्याला सगळ अस अं झिरो झिरो पॉईंट आहे म्हणजे असं फार असं तिथं डेंजर नाही आहे.
डेंजर नाही हा अंघोळ हे करायला समुद्रात अंग हे करायला ह हं
पुढं जरा देवा देवाघर वगैरे हरेहरेईश्वरला आहे तिथं शांत वातावरण नाही मंदिर एक आहे तिथ आणि तिथं साधारणतः म्हणजे जी रेती जी म्हणतो आपण ती स्वच्छ आहे म्हणजे तिथं अ बीचवर असे काही स्मेल येन रेतीचा
हा ग म्हणजे स्वच्छता आहे तिथं घाणी घाण वगैरे असं
घाणी घाण नाही आहे हा आणि आता तिथं कसं अ किनारा समुद्र सिंधुदुर्गामध्ये बघितलं तर ते तुमचं. ऐतिहासिक किल्ला आपला जलदुर्ग एक आहे हे भव्य समुद्रात सिंधुदुर्गच्या अ समुद्राच्या बरोबर
मग ते बोटिंग वगैरे तिथून असते काय किल्ला बघायला वगैरे
हो असते असते. किल्ला बघायला असते किल्ल्याच्या आत परत अ गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. बुर बुरजापासन आत हा एंट्री वगैरे चांगलाय सिंधुदुर्गला बघायला त्यानंतर मुरूड जंजिरा एक हाय ते असं समुद्राच्या मध्यभागी हाय त्यो मुरुडजंजिरा. आणि त्यामध्ये कस पर्यटन पर्यटक म्हणजे देशी विदेशी पर्यटक परत इतर राज्याचं पर्यटक छत्रपतीनी जे अ मुरुड जंजिरा किल्ला बांधलाय समुद्राच्या म म म म्हजे अगदी सेंटरला तर ते कशा पद्धतीचं चं बांधकाम हाय ते बघण्यासाठी अ देशातून विदेशातून बरेच पर्यटक येत्यात.
वा वा वा छान छानच की हा
किल्ला हाय तिथच सामद्रिक समुद्र किनाऱपट्टीला. तर त्या समुद्र क केणार किल्ला अतिशय मजबूत हाय तिथ असं आणि आता तिथ ते कसंय य व म्हणजे सिंधुदुर्गमध्ये कसंय आंबोली वगैरे त्या को त्या तिथे येतं ना सिंधुदुर्गच्या ह्याच्यात आता ति ते काय झालं कोकणात एक तिथं हिल स्टेशन म्हणून फेमस हाय. म्हणजे फार्म हाऊस वगैरे आपण म्हण कं नाय रे हा म्हणजे आंबोलीला काय ये की धबधबा वगैरे बघ न्यासाठी लोक तीत
हा हा हा हा
मोठ्या प्र
पण ते आंबोलीचा धबधबा फक्त पावसाळ्यातच असतो उन्हाळ्यात परत काय नाय वाटतं पर
ते उन्हाळ्यात नसते पावसाळा हे हे सगळं क्षेत्र जे कोकणचं आहे ते बऱ्यापैकी पावसाळ्याच्या हे साधारणतः ऑक्टोंबर डिसेंबरच्या आसपास जरा हिरवळी असत्याता जरा बऱ्यापैकी त्यामुळ ते चांगलं हाय त्यानंतर रत त्नागिरी दापो पोळी त्या भागामध्ये जरा थोडस हिरवगार म्हणजे आपला जसं महाबळेश्वर हाय तसं तिथं जरा थंड हवेच ह वातावरण असतय.
होता नाते उंचच हा हा हा त्यासाईटला पाऊस पण जोरात असतय.
होय पाऊस जोरत असत आता खायचं जरा तिथं पारंपरिक जेवण म्हटलं म्हंणलं तर तिथं मासे असत्यात. मासे हा हा म्हणजे सी फूड म्हणतो आपण त्याला माशमध्ये काय ये परत तिथं सुरमई, पापलेट, कोळंबी
हूं हूं हूं हूं जास्त करून ते सुरमई वगैरेच ते खात्यात तिकड हा
तिकडे चालतय परत ते सोलकडी बी तिकड फेमस हाय ना कोकणात
सोलकडी हा सोलकडी एक हम्म
कसं हाय लोकांना तिची वत ते त्याज्यामध्ये हे घातलं जातं ना ते अ
हूं हूं हम्म आमसूल हा आणि तिकड भाकरी पण तुम्हाला ते तांदळाची भा
तांदळीची भाकरी देत्यात बरोबर हाय बरोबर हाय ये पण ते ब ब ते कुडकुडीत त भाकरी तिचं म फार मऊ असते भाकरी होय आणि आता तिथं कसंय जर जर ति तिथले अ जरा उन्हाळ्याच्या जर म्हणजे व म म म ते पावसाळा सुरू हाय पण पावसाळा सुरु व्हायच्या अगोदर बघितल तर तिथं हापूस आंबा, काजू परत कोकम सरबत वगैरे असं आणि सगळ्या जी असति तिथ कोकणात कस आहे माहितीय आहे का आत्ताच्या दिवसात जर गेला तुम्ही पावसाळ्यात तर तिथं का नाही उकडीचं मोदक कर मोदक करते मोदक
खरं हां हां हां हां
आपले कणखीचा मोदक असेल गणपतीला करतो बाबा
हा हा हा
तिथल्या लोकांना ते सगळ्यात जास्ती आवडत मीनो म्हणायच म उकडीच मोदत म्हणजे अ आपलं कानोल्याच आपण करतो तो का नाही ते चरण वगैरे तसल्या करून ती कनिकित मोदक तयार करून काय नाही सिटी दिली जाते क उकडून
हा हा हा हा
त्याच्या तुप बीब घालते ते जोरत लागते
खरं खरं खर म्हणजे जस मच्छ मच्छीचा जस मेनू असतो तसा तुकडीच पण हे असते काय त्यांच्याकडे शाकाहारी मध्ये शाकाहारी मध्ये तेही असेल ते हा
काही मास्सं खात नाहीती का नाही त्यांच्यात का नाही हे असलं उकडीच कानवलं उकडीच मोदक त्याला तळलं बिळलं जात नाही पण समजा उकडीचा मोदक आपण घेतलं आणि परत जर आपण त्याचा परत तळलं का नाहीते
हम्म हम् हम्
तर ती कानोवल्यागातच लागते आपल्याकडे अशा प्रकार तिथे जर आहे आणि पावसाळ्यात काय झालेय माहितीय का आता तिकडं जरा थोडसं लँडस्केलिंगच जरा थोडस काही काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे पण सेफ ठिकाणी जर गेलो आपण तिथे बघायला
हम्म हम्म पावसाळ्यात आता तिकडे जे असतं जा बघायला धबधबे हे ते असंच कोकणात म्हटलेलं तर तेच सगळं जास्त हिरवळण धबधबे वगैरे ह्यासाठीठीच जातात लोक हा
सेफ ठिकाणी गेलं पाहिजे कारण कसं होत पावसाचं प्रमाण आता वाढलंय ना
वाढले हो हो
त्यामुळं कसं आहे पर्यटन कसं व्यवस्थित होईल आणि सेप कसं होईल हे बघितलं पाहिजे अशा पद्धतीने त्यामुळे बऱ्याच ठिकाणी का नाही अ चांगले चांगले पॉईंट आहेत तिथ बघायला मग हा मग ते थोडस शक्य तो जरा स्वतःची गाडी असेल तर ते जरा सोईस्कर पडदा थांबता येते आधी मध्ये जर थोडं धबधबे वगैरे बघायचं असं म्हटलं तर ते छोटे बारके मनी धबधबे असते की रस्तावर
हा हा हां हा हां हा अच्छा चालतय चालतय बघूया बघूया हे करूया छान छान माहिती स ओके हो ओके